हॅलो,
हां,
हा बोल कि रे.
तो आता इंडस्ट्री हाईस नव्ह कामाला?
होय तर चालू हाय की अजून एक महिना.
हां, हां. ते कसं काय काय काम असतय तुम्हाला?
आता मी सध्या आता ह्याला आहे, वर्कशॉपवर असतोय, तिथं मशीन शॉप आणि ह्याच्यावर मशीनशॉप आणि इन्स्पेक्शन लाईनला असतोय मी. काय तिथं सी एन सी मशीन, बी एम सी मशीन, सी एन सी नंतर एक टीम सी, सगळी ग्राईंडिंग ग्रैंडिंग सेक्शन असतय,
तुम्ही आता इंटर्नशिप इंटर्नशिप करालाय काय?
हा इंटर्नशिपलाच जॉब आहे पेडइंटनशिप म्हणू शकतोय हा.
तुम्हाला तर ट्रेनिंग देतात. पहिला काय कसं काय?
हा पहिल्या काठोड्यावर ट्रेनिंग असतोय पण ऍक्चुली ते काय, दोन दिवस म्हणजे ऑलमोस्ट समजतय थोडं
कसं वर्किंग आहे वगैरे.
वर्किंग मशीन ऑटोमॅटिकच आहे यामुळे फक्त फक्त सेटिंग. सेटिंग आणि हे समजलं की नाही आपल्याला सगळं ते ऑपला अस ते बर्ड डायमंड ची मार्किंग च कस तेन हा प्रोग्राम सेट कसं कराय किती मिनटं
हम्म हम् हो आता प ऑटोमॅटिक सगळ झालं म्हणून जरा.
हां ऑटोमॅटिक मग खूप हे झाले आणि सायकल टाईम जेवढा कमी केला की दिवसात ना आमची बघा एका मशीनवर. तीनशे जॉब तर होत्यात कमीत कमी
हो चांगल आहे कि मग तरी तुमच्याकडे किती मशीन असतील टोटल.
टोटल आता सीएनसी एक होय आता एका शॉप वर आम्ही रॅपिड मेकला. होतो तेथे एका शॉपवर एक तरी पंधरा दहा पंधराच होती की सी एन सी मशीन वी एम सी एक अ सात आठ होते दहा वजर रते आणि म्हणजे एक ऑलमोस्ट बऱ्यापैकी पन्नास त्यात मशीन होते एका शॉपवर
बापरे म दिवसाला किती हजार जॉब होत असतील?
जर वेळेला कात म्हणा एका शॉपचच अ तेवढे होत ते ते असे अजून तीन चार शॉप आहेत एका कंपनीमध्येध्ये जिथे
ओके
भरपूर प्रोडक्टसन आहे त्यानंच
तुमचं मेन प्रोडक्ट काय आहे तुमचं.
मेन प्रोडक्ट असं नाही काय काय रोलर असतात गाडीचे पिस्तन आपले. ते सगळे मॅन्युफॅक्चर हे करतात हां ऑटोमोबाईल्स हे ऑटोमोबाईल रिलेटेड आहे. ते मग आपली गाडी इंजिन असतय ना ते जात्याती माग फोरेस्ट्रो इंजिन आहे इंजिनच्या सिलेंडर जे होल्डर असते म्हणजे जे सिलेंडर ते अप डाऊन होते ना
हम्म हम्म हम्म
जे होल्ड करते जे होल्डर असते ते होल्डर मॅगरेटिंग करतात तर भरपूर पार्टस बनवतात गाडीचे म्हणजे टायलॉ विल्सची
ओके मटेरियल कुठलं कुठलं युज करताय
मटेरियल ऑलमोस्ट सगळं हेच च असतय आपलं चीन ला लोयाला इथं काय नसत ते सोळा सगळे स्टीलच असते उडन ला जे फक्त मशीन ला मेंटेन्स ला हे सगळ मटेरियल आपले सगळे स्टील
तुमची फाउंड्री पण आहे काय
अ फोंन्ड्री तर आता आहे पण ती आता नाही आमची अजून फोंन्ड्री नाही
मग तुम्ही दुसऱ्यांकडून नाही घेता का
हा दुसरे फा फाउंन्ड्रीज म्हणलात तर त्यांच्याकडंन आम्ही हे घेतोे इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात आम्हाला सगळे रॉम असते जा आम्ही मग त्याला सगळे ते फायनल हे करून पुढं त्याला देते पुढच्या कंपनीत
सनकास्टिंग वगैरे ते काय सीन असतोय तो म्हणजे नेमक
सनकास्टिंग सनकास्टिंगच मला पण एवढं माहीत नाही बट की काय तर जॉब प्लस काय तर म्हणजे असं ह एवढी परफेक्ट माहिती नाही मला
ओके ओके मग मी ऐकलेलं म्हणजे पहिला ते अ तो एखादा प्रोडक्ट आहे तो पहिला वाळून बनवला जातो त्या शेपमध्ये
हा हा हा हा म्हणजे ते मोल्डिंगच्या आहे त्यातलं म्हणालाय का तुम्ही
पहिला म्हणजे मेन मेटलच्या मटेरियलच्या आधी सँडच्या सँड न बनवलं जात हो त्या शिप मध्ये कायतर असं ऐकलं होत हा मग ते भट्टीत कायतरी किती हा मी शिकतोय मग तुम्ही जर सिनिअर आहे म्हणुन तुम्हाला विचाराव म्हटलं माहिती कसं काय जरा गायडन्स घ्यावं म्हटलं तरी जरा गायडन्स म्हटलं तर रान काय ऐकलं होतं मधे की ती या जरल डिग्री सेल फिस मधे थांब पोर जातील
अच्छा अच्छा हम्म हम् हा ते बरोबर ते इथं कस आमच्यान इकड ते नाही ना
हा बरोबर, तुमच वेगळ डिपार्टमेंट आहे ना?
हा आमचंडे ते सगळं मशीन शॉप मशीनवर असतेना वेगळं ए ग्राइंडिंग पण असते ते आम्हाला अलाऊड असते तिथे इस इंजि रॉड असतेत मोठ्ठे रॉड असता एकदम तिकट गराय लागतय त्याला ग्रांडिंग कराव लागते नंतर त्याला ते हे कराव लागते म्हणजे ग्राइंडिंग करून त्याला ते एकदम ग्लॉसी कराव लागते मग ते पुढे येते मशीन शॉप सिनसीवेन शिवर ते म जॉब ऐ
अ स्मूथ सरफेस करायला कोटिंग वगैरे परत
ही मस् सगळे वर्कर्सना टार्गेट असत्यात त्यांच्यानश मशीनची सायकल टाईम नुसार त्या वर्कर्सनी पहिले जॉब केल्या गेल्या लगेच पहिलं चेकिंगला द्यायला इन्स्पेक्शन ला
इन्स्पेक्शन ओके
कारण की एकेक जॉब जर चुकी जे ते चेक करावं ना पहिला त्याच्याआधी चालू बोलून उपयोग नाही
हम्म हम्म हम्
चेक झालू की व्हॅलिड ॲक्सेप्ट झाल्यावरच पुढचे जॉब
डिफेक्ट अ प्रोडक्टचकीत कसा रेशो आहे तुमचा हा तरी?
डफेक्ट तरी आता बऱ्या पैकी वाढलेला मधे डिफेटेक्टिव रेज जा कळेनगीवर खर कशी जरा रिजेक् ते जॉबच जरा बऱ्यापैकी होत होते कारण की एक दिग मे महिनर नंतरही वरखाली झाला तरी ते रिजेक्ट होते जॉब आपल्याकडे
अ खरं आता मशीन होत असल्यामुळे मला ते कमी असेला
हा कमी सोडा आता मोस्टली अ फाईव्ह टू सिक्स पर्सन दर होतंय. बट ते कसं काय एवढं हे निघत म्हणजे आहे सोडा ते पण ते निग्लेक्ट करता येत नाही. अ तेवढं ना ते किती तरी लॉस होतंय, हा मॅन्युअली ते एक्सपर्ट थ्रू होत्यात सोडा परत ते बाकी काय आता सगळे टेक्नॉलॉजी जॅपनीज मशीन आहेत त्यामुळे क्युरेटच सगळे चेकिंग होते सोडा कारण की पुढेला हे डिलिव्हर करायला लागते.
हम्ं हम्ं हम्ं
म्हणजे मोस्टली क्वालिटी डिपार्टमेंट वर जरा असते कारण की
अच्छा! मग तुम्ही आता क्वालिटी डिपार्टमेंट मध्ये ते हे की प्रोडक्शन
आता माझं प्रोडक्शन लाईन मध्ये आहे सोड मी क्च्युअली कॉलेटी डिपार्टमेंट ला गेलेलं बट तिथं वेकन्सी फुल होत्या सगळ्या दुसऱ्या कंपनीमध्ये चालल्या आता बघायचं बघूया की बाकी करायचं चाललंय. आता तर व्यवस्थित नाही पॉलिटी डिपार्टमेंटला आता जरा जबाबदारी वाढतीय ना कारण जॉबचं सगळं ते चेकिंग करायला जबाबदारी आपल्याकडनं का एक एम - एम तेनं कमी जास्त झालं की म्हणजे पुढं आपल्यावर येथे -
बरोबर -बरोबर थोडी जरी चूक झाली तरी पुढं सगळं
होय होय आणि आमचं कसं शिफ्ट वाईज काम होतं ना तिथं तीन शिफ्ट मध्ये होत तरी मी दोन शिफ्ट मध्येच करायचो थर्ड शिफ्ट रात्रीची होती ओ एक रात्री एक ते सकाळी आठ पर्यंत सगळं स्लीप शूट खराब होयला
अ म्हणजे कॉलिटी डपार्टमें ला वगैरे ते मग एका शिफ्टमध्ये मिळू शकते
हा क्वालिटी डिपार्टमेंट मध्ये हे एका शिफ्टला मिळू शकते पण तरी पण दोन शिफ्ट कंपल्सरी करत तर करावं लागत्यातचं एक वीकला एक शिफ्ट असं कराय लागतंय कारण की शेव हीचं क्वालिटी डिपार्टमें मेनशो अ ब चालू करू शकत नाही ना आपण प्रोडक्शन ते
हम्म तेचं ना
क्वालिटी डिपार्टमेंट इमपॉर्टंट आहे. काय मग मी काय इंटर्नशिप करणार आहे काय?
हा त्या फोर्थ इयर ला करायं लागतंय ना त्यामुळं मग ते झालं की नंतर बघायचं पर्मनंट
होय होय. इंटर्नशिप एक्सपिरियनस तर करा लागतोय तो
होय बरोबर आहे पाहिजेलचं ओ तेवढं
पण आपला आता तुम्ही बघितलं अशिलां डिप्लोमामध्ये थेराटिकली का एवढं समजत नाही ओ
हा थेराटी केली मग काय एवढा उपयोग नाही जाॅब जो पर्यंत प्रॅक्टिकल आहे अप्लाय करायचं नाही.
ते तुम्हाला कुठेही येऊ देत काय समजत नाही मनस्तुती थेराॉटीकली होती ते सगळं
बघतो मग मी पण कुठं काय काय गायडन्स.
चालतय की होय एनी टाईम या फोन करा बाहे तर येऊन जावा. कंपनी वर.
चालेल, चालेल, ओके. हा. हा.